येतोय काय आवाज?
हो येतय.
हॅलो. हॅलो.
नमस्ते कशे आहात? हॅलो
नमस ते तुम्ही कशे आहात? आवाज अटकतोय तुमच्या.
मी ठीक आहे आव आटप एकाच्या मी ठीक आहे.
हम्म.
आल चर्चा जी आहे ती व्यसनमुक्ती या गोष्टीवर चर्चा करूया. व्यसनमुक्ती या गोष्टीवर आज आपण चर्चा करूयात कारण आजकाल समाजामध्ये व्यसनाचा विषय हा खूप गंभीर झाला आहे. तर त्याब बद्दल तुमचं काय मत आहे की हा विषय कसा आहे नेमकं?
हा विषय असा आहे की म्हणजे व्यसन हाये. म्हणजे खूप खराब आहे आपल्या म्हणजे आरोग्यासाठी कारण लोक विमल तंबाकू वगैरे सिगारेट वगैरे हे पितात पण हे खरंच म्हणजे घाणेरड वस्तू आय आणि आपल्या जीवास साठी तर खूपच हानिकारक ए. म्हणजे खातात तिथं थुंकतात. त्याच्याने आजार पण निर्माण होतात मच्छर वगैरे म्हणजे हे आपल्या स्वतःसाठी पण काळजी आपण घेतली पाहिजे हे वस्तू नाय खायला पाहिजे.
हो खूप आणि आजकाल तरुण
हो अनेक तरुण म्हणजे सुरुवातीला फक्त मित्रांच्या आग्रहा खातर व्यसन करतात पण नंतर ते त्यामध्ये एवढे अडकतात की कदाचित ते त्यातून रिटर्न माघारी पण येऊ शकत नायत. त.
असे लोक म्हणजे हा कर्जबाजारी होतात म्हणजे पैसे वाया जातात. म्हणजे फक्त त्यांच्यामध्ये न त्यांच्या म्हणजे ते वस्तूमध्येच गुंतून राहतात. पण हे खूप हानिकारक ए म्हणजे आपले आपला जीवन पण व्यर्थ जातो.
हो. आणि व्यसनामुळे शरीरावर पण परिणाम खूप होतात म्हणजे खूप गंभीर आजार होतात. फुप्फुसांचे आजार होतात हृदयविकार, कर्करोग एकक्रताचे आजार, मानसिक ताना आणि नैराश्य पण खूप वाढते ना या आणि आर्थिक नुकसानई खूप प्रमाणामध्ये होते याच्यामध्ये.
हो ना बराबर.
आणि रोज थोडे पैसे ते खर्च होतात पण वर्षभरात मोठी रक्कम वाया जाते या व्यसनात. च्या आरी जाऊन. आणि त्यामुळे त्या व्यसनापेक्षा त्याच पैशातून जर मुलांचे शी क्षण किंवा घरातील गरजा पूर्ण केल्या तर एक सुखी कुटुंब होऊन जातं.
बराबर. हां
आणि व्यसनामुळे आजकाल कुटुंबामध्ये पण खूप भांडणं वाढत आहेत.
हो ना बराबर. म्हणजे खूपच वेसन म्हणजे अ वेक्सनमुक्ती केली पाहिजे आणि लोक म्हणजे सरकारने पण हे बंद करायला पाहिजे. अ सिगारेट म्हणजे आता चे मुलं पण पहिले तर तंबाखू वगैरे हे नॉर्मल होतं म्हणजे तरुणांसाठी ती माणसांसाठी पण आताचे जे आताचे जनरेशनचे जे अ मुलं आहे छोटे, छोटे म्हणजे वीस वर्षाचे, एकोणावीस वर्षाचे मुलं पण सिगारेट पितात. ड्रिंक करतात म्हणजे हे खूप घाणेड आहे. हे नाही केलं पाहिजे हे आपल्या जीवनासाठी खरंच हानी कारण की याच्यामध्ये पैसे ब बर्बाद होतात. पैसे तर येतच नाही म्हणजे आपल्या जीवाची पण अव म्हणजे अवस्था बिघडते आणि पैशाची पण आणि आपलं केअर पण बर्बाद होत.
आणि या व्यसनामुळे पण विश्वास कमी होतो मुलांवर पण वाईट परिणाम होतो घरातील वातावरण बिघडत. ते काही लोक म्हणतात की तणाव कमी करण्यासाठी दारू किंवा सिगारेट उपयोगी पडते. पण हा मोठा एक गैरसमज आहे कारण काही वेळासाठी तस वाटतं पण प्र त्याशातत तणाव वाढतो आणि आरोग्य खराब होते.
बराबर.
आणि जर तणाव जर कमी कराय करायचा असेल लोक करणार तर या ठिकाणी त्यांनी व्यसनापेक्षा योग केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, ध्यान, चांगली पुस्तके वाचने संगीत ऐ मित्र पररिवाराशी संवाद साधणे हे एकदम म्हणजे उत्तम पर्याय आहे त्यांच्यासाठी. ओके
बराबर म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला व्यसन लाग म्हणजे लागले असेल तर त्यान त्याला दोष देण्याऐवजी कुटुंबाने आणि मित्राने त्याला योग्य उपचार आणि समत्पदनासाठी प्रोत्साहन पण द्यावे.
हो आणि सरकारन पण व्यसनमुक्तीसाठी म्हणजे केलेलं आहे की जनजागृती मोहिमा केली तंबाखूवरील इशारे म्हनावे सनमुक्ती केंद्रीय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन केले जाते पण तरीही व्यसनाचं प्रमाण हे कमी होत नाही.
हो खरंच म्हणजे आजकाल अनेक तरुण आणि मोठी माणसे खरंच वेगवेगळ्या व्याशना तहारामध्ये जातात. खूप खराब व्यसन म्हणजे शरीरासाठी खूप घातक आहे.
कारण समाजाने पण जबाबदारी घ्यायला हवी पालक शिक्षक आणि मित्रांनी योग्य मार्ग मार्गदर्शन करायला हव पालकांची भूमिका ही म्हणजे. मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा आणि त्यांच्या सवयीकडे लक्ष द्यावं.
हो बरोबर म्हणजे खरंच ना म्हणजे फक्त आरोग्य नाही तर आपली माणस आहे का वास्तविक बिगडते आणि मानूस चिडचिडख होतो आणि तणाव वाढ तो म्हणजे निर्णय क्षमता पण कमी होती त्याची.
आणि सुरुवातीला लागलेलं व्यसन सोडण्यासाठी हा म्हणजे कठीण वाटतो. पण इच्छाशक्ती कुठ कुटुंबाचा आधार आणि डॉक्टरांचे जर मार्गदर्शन वेळेवर मिळाले तर ते अशक्यही नाही ते शक्य. होऊन जात.
बराबर. हो अनेक वेळा म्हणजे व्यवसाना म्हणजे व्यवसान आपल्या व्यवसानामुळे ना म्हणजे शिक्ष किंवा नोकरी व्यवसाय म्हणजे आपण जेवढं काही आपला पायावर जर उभं केलेलं असतंना. तर म्हणजे पूर्ण बर्बाद होऊन जातं जर माणूस आपले देह विसरतो आणि खरच म्हणजे पैसे पण बर्बाद होतात. म्हणजे आपलं जे, पण केलेलं असतं ना. अजून परत म्हणजे आपल्यावर कर्ज होतं. म्हणजे मित्र जर केलं ना. तर आपल्याना नाही सवय लागली पण समोरच्या मित्र, आपल्याना सवय लावतो. या व्यसनामुळे. पण आप - आपल्यावर पण डिपेंटय. माणसावर पण डिपेंटय.
बरोबर. आणि व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्यावी, नक्कीच. म्हणजे तिथं पण समुपदेशन, उपचार आणि मानसिक आधार दिला जातो. व्यसन, सोडवण्यासाठी पण व्यसनमुक्ती हे खूप उपयोगी पडत. आणि व्य सन सोडल्यानंतर, माणसाचं आरोग्य सुधारते. पैसा वाचतो. आत्मविश्वास वाढतो. कुटुंब आनंदी राहतं. आणि जीवन, अधिक सुखी होऊन जातं.
निरोगी जीवन खरच म्हणजे, चांगले सवयी आणि सकारात्मक विचार म्हणजे हेच खरे, सुखी जीवनाचे रहस्य आहे. पण आपण जे माणसं स्वतः राहून आपली जिंदगी बर्बाद करतात. या व्यसनाच्या मागे जाऊन. म्हणजे खूप, खूप चाललंय. म्हणजे, हे बंद करायला पाहिजे.
आजकाल तरुणांनी पण, चांगल्या मित्राची निवड करावी. खेळ, अभ्यास, छंद आणि समाजसेवेत सहभागी व्हावं. सोशल मीडियावरती पण, व्यसनमुक्तीबाबत जागृत ती होऊ शकते. सकारात्मक संदेश म्हणा. व्हिडिओ प्रेरणादायी अनुभव शेअर केल्याने पण, अनेकांना मदत होते.
ह. हो बरोबर. म्हणूनच, लहानपणापासूनच चांगल्या सवय लावणे. हे फार महत्त्वा चे आहे. कारण, आपण जर एवढे पैसे बर्बाद करतो. अन् तेच पैसे ज आपण साठवून ठेवले. चांगल्या कामासाठी उपयोग केले ना. तर ते आपल्यासाठी अजून, दुप्पटी च आपलं चांगलं होईल. पण ह्या, आपण व्यसना त्याच्या मागे लागल. तर खरंच आपली, आपलं जीवन पण खराबय. आणि आपल्याना खूप मोठे - मोठे आजार पण होतील. पैसे पण लागतील.
हो. आणि व्यसनामुळे कसंय. आजकाल गुन्हेगारी पण खूप प्रमाणात वाढते. अपघात होतात. कामाची उत्पादकता कमी होते. आणि आरोग्य
हो, ना. ड्रिंक केल्यामुळे हो. अपघात पण खूप मोठे- मोठे होतात. बराबर. म्हणजे खरंज, आणि घटना होती
हो घटना खूप फोडतात. आणि एक त्याचा मित्र समजा, व्यव - व्यसनामध्ये जर, अडकला असेल तर त्याला दोष देण्याऐवजी, आधी त्याला समजून घ्यावं. प्रेमाने बोलावं. आणि योग्य उपचारासाठी त्याला प्रोत्साहित करावं. आणि व्यसनमुक्त हे म्हणजे, जीवनाचा सर्वात मोठ मोठा फायदा म्हणलं तर, निरोगी शरीर, शांत मन, आणि आनंदी कुटू टुंब. यापेक्षा मोठ सुख, हे पैशान पण आपण खरेदी करू शकत नाही.
बराबर, हो. खरच म्हणजे स्वास्थ्य खरंच बिघडतय. आपण - आपली म्हणजे आपली क्षमता जी असते ना. ती कामासाठी ती पण म्हणजे, आपली सवय अ त्या व्यसनामुळे, बर्बाद करते. आपले, आपण जे काम करतो ना. ते काम पण आपण करू शक कत नाही.
हो, हो. आणि व्यसनामुळं सामाजिक प्रतिष्ठा पण कमी होते. कारण समाजात मानसन्मान राहत नाही. लोक आपना ला विश् वा स म्हणजे बोलत नाही किंवा बोलले तरी पण ते आपणाला असं व्यवस्थितरित्या बोलत नाहीत. हो. हे पण होतात आणि अकाली मृत्यू होण्याचा पण धोका खूप असतो. कारण गंभीर आजार होतात. अप अचानक अपघात होतात किंवा अंमली पदार्थ जे सेवन होतं ना दारू हा एक अंमली पदार्थ त येतो त्याच्यामुळे पण आपल्या जीवाला धोका होऊ शक शकतो. मग अकाली मृत्यू पण आपला होऊ शकतो. आणि व्यसनामुळ दारू पिण्यामुळे दारू पिण्याच्या धुंदीमध्ये म्हणजे जे आपण एखादा गुन्हा पण करू शकतो जे की आपल्याला समजत नाही की आपण काय गुन्हा केला आणि कसं केला. ते त्यावेळेस
हो खर च आपण म्हणजे
परिणाम होतो.
हो.
कौटुंबिक भांडण म्हणा किंवा विद्यार्थ्यांकडे म्हणजे आप आपल्या मुलांकडे पण अभ्यासाकडे कुठ आपण घरात जर अस द्र वगैरे करून म्हणा तर पूर्ण कमी होतात शिक्षण अर्धवट राहू शकते. व्यसन हे खूपच म्हणजे खूपच वाईट आहे. बरोबर गोष्टी आहेत.
आपण जर स्वास्थ आपल्यासाठी आपण चांगलं ठेवलं ना तर आपल्या हातात आहे आणि माणसाच्या हातात पण आहे. आणि आता ज स्त्री -स्त्री जे असतात ना ते पण ड्रिंक करतात बाकी ठिकाणी तर.
हो हो.
की माणसंही करतात मुली पण सिगारेट पितात तंबाखू विमल खातात म्हणजे अस- आता नाही माणसं ही करता आता स्त्रिया पण मुली पण करायला लागल्या आहेत.
हो. खूप -खूप ते व्यसन व्यवस्थित नाहीये ड्रिंक करणे हे व्यसन
हो वेसन मुक्त करायला पाहिजे. बंद करायला पाहिजे.
निरोगी व्यक्ती निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज हेच आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य असतं. आजचा संवाद खूप प्रेरणादायी झाला धन्यवाद.
होय. तुम्ही पण चांगली माहिती दिली धन्यवाद.
आणि तेे